हां बोला.
सांगा काय चालू हाय?
काहीतरी नीबवा, म्हटलं बघू. घ्या बोलून म्हटलं फोनवर आता थोडा वेळ, वेळ आहे आपल्याकडे तर. हा हा, ह बोला आणखी काय मग?
आणखी काय नाही.
हम्म.
गेल्या नाय का, वारीत.
नाही पैदलची वारी काही आपल्याच्यान होत नाही, आणि या मुलांच्या ना कसं आपण जाऊ शकत नाही ना.
हा हा.
हा आता कसं इच्छा होती, वाधीत जायची पैदल.
हम्म.
हा मी यांना म्हटल होतं हे म्हणत होते मला आपण जाऊ म्हणत दोघं जण. चल म्हणत, हा पण मी म्हटलं मग कसं आपण एक महिना जर गेलो म्हटल तिकडे तर एक महिना मुलांच कसं डब्याचं वगैरे फसते ना मग. हा एक तर घरी करायला नाही ना कोणी.
एक महिना नाही, एक महिना नाही जमत आपलं.
हा एक महिन्याने जमत आणि कसं ते
मुलं नाही द्यायच्या लहान. त्याच्या भावती जास्त कामं नाही काही काळजी नाही, त्यांच जमते.
हा त्यांच जण, हा नाही मी विचार केला होता म म्हंटलं यांना आई आईकडे ठेवायचं म्हटलं. हं आईकडे ठेवायचं म्हटलं पण मग कसं.
नाही भागतच नाही, एक महिना नाही भागत.
नाही आईची तब्येतही वगैरे बरोबर नाही ना आता मी काही ठेवलं नाही म्हटलं नाही. तच्याकडेच तिच्याच तिले भारी चालू आहे म्हटल सध्या, तब्येत म्हटलं तिची चांगले कुठं आपण आपल्या मुलां समजून, हो मट जाऊदे यांना थोडं सजून लेकर थोडेसे मोठे झाले म्हणजे कसं मुलगी वगैरे हाताने करते मग. हो ते हाताने वगैरे केल्याच डबा वगैरे केला तर मग आपण मोकळ मोकळ जायला, आणि तस हि कस लहान मुलं असली की हो च नाही ना आपला कुठं जान.
नाही. आपलं जाण नाहीच होत कुठेच नाही जाण, मुलं मोठ्या झा ले सर्व टेन्शन मधून फ्री झालो तेव्हा जमणार.
हो ना टेन्शन मधून फ्री झाल्या वर म्हणतो आपण पण मग आपलं वय निघून जाते. आणि मग आपल्याच्यान कसं आपल्याच्यान पैदल नाही चालवलं जात ना मग. आता कसं बिमारी, बिमारी काही सांगून येत नाही आता तसच तर कॅन्सरच्या बिमऱ्या किती जास्त वाढल्या, आणि, कोणाला अटॅकच्या बिमऱ्या वाढल्या. जिकडे तिकडे पाहिलं तर कोणाला अटॅक येऊन राहिला कोणाला काही कॅन्सर आहे, हे जास्तच बिमाऱ्या वाढल्या.
ते तर आता नाय काय कधी काय होईल ते सांगता येणारच येतच नाही ना.
म्हणून मी त्यांना म्हटलं कसं माणसाचं काही सांगता येत नाही आज आहे उद्या नाहीय माणूस. आणि म्हणून त्यांना म्हटलं मी आपण करू म्हटलं वारी एखादी. तर ते हो मला पण आता, मुलांच्या नाही जमल आपल, हम हम.
आनंद आहे थोडीच घेता येणार.
हा नाही ना बघ कसं आहेता या दुखावर इलाज नाही ना एखाद्या, तर कस कन्सर एखाद्या जास्त हो ते एखाद्याच काय होते सांगता येत नाही ना, आणि अटॅकचं पण तसच आहे. आता ते कुठे ते वारीमध्येध्ये दिंडीत म्हण ते कुठे ट्रकच त्याच्या अंगावर गेला म्हणते पहिला
हो हो पाहिजे मरी ही पाहिली ती बातमी तीन महिला जागीच ताजल्यान अ लय वारकरी जखमी झाले किती दहा पंधरा वार री जखमी झाले त्यातले तीन महिला जागीच ठार झाल्या
मग पाबर आता एवढं मोठं घोरदार सोडून त्या वारीत निघाल्या त्या काय त्यांना माहित होतं का आपलं असं आपल्यावर असं काळाचा अस ओघ काळाच संकट येईल म्हण असं आपल्यावर असं होईल म्हणून
त्याच विठ्ठलाचं दर्शनही झालं नाही विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी
मग असं झा असं झालं तर मग काय कामाचं असं वाटत की बापा आर आपण स दर्शना ल देवाच्या आणि तिथून असं झालं तर मग आता घरी मुलं कस वाट पाहतात ना लहान लहान मुलं असले त्यांची किती वाट पाहताात समजा लहान मुण कि बा आपली आई वारीला गेली बाबा वारीला गेलेली आहेत पररतेत आणि
ते काही हातच नाही पण त्याच्या घरचेले पाच पाच लाख सरकारने कबूल केले पाच लाख म
अ पाच लाख देऊ नाही काय जूत थोडी दिसणार आहे परत ह आणि पाच लाख पुरतील तर किती दिवस किती दिवस किती दिवस पुरतील पासला आता शाळेचं शिक्षण आहे आता
त्या ड्रायव्हरचीच गलती होती त्याची तब्येत चांगली नव्हती
हा
तरी त्याने गोळ्या घेतल्या आणि चालवला टड्रक
हो हो
मण त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला
हो काय चक्कर वगैरेला चक्कर वगैरेलाच हो ना हो ना पण मग आता काय त्याच काय नाही आला तर त्यानी त्या मुद्दामण थोडी केलं होत ना
नाही मुद्दा म्हून नाही केला असणार पण आता ते काही हातची गोष्ट नाही जे वयात
ह जे व्हायचंय ते झाला त्या शेवटी विठ्ठलाची मर्जी ेवटी असंच ना विठ्ठ त्यालाची मर्जी शेवटी आ
हम्म
हम् असय ते म्हणून म्हट आपण असं गेल वारीलान असं झालं काही तर काय करणार ांग काय आहे ते राहिले आपल्या मुलं घरी आहेत वाट पाहतात बिचारी अजून त्यांना जीवन नाही बनवता य लहान लहान आहेत
असं दरवेळेस थोडीच होणार आहे एखाद्या वेळेस होते असं नाही होत
एवढ्या गर्दीत गेल्यापेक्षा मग असं वाटत की बा असं मधाच जायचं मग
हो हो
हम्म आता कशी खूप गर्दी आहे ना तिथं
हो गर्दी खूप आहे
हा मध्ये जायचं मग द्या वेळेस गाडी वगैरे स्पेशल करायची आणि म मधत जायचं मग
मदत जा मदत गेल तर दर्शनही होते एवढं अगर त चंगराचेंगरी होते काय होणार गर्दी एवढ्याच सांगता येत नाही लाखोना पब्लिक असते
हा हा दर्शन घेताना लोटा लाटी होते ना खूप
हा दर्शनही होत नाही धड काहीच नाही दर्शन बारी तरही वीस वीस पंचवीस पंचवीस तास दर्शन बारीत लागतात
हो! मग पहाबर आता किती गर्दीे येते ह्याच्यातच अधिक महिन्यातसं एवढी गर्दी होती आता किती गर्दी असणार.
हो तस मठातच तर दहा दहा दहा बारा बारा तास लागतात.
हा हा!
आता दिंडी एवढ्या पालख्या पंचवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस असशे किती तीन तीन चार चार दिवस लागतात. तासनतास एका त्या
मग तिथं पाणी वगैरे पाणी वगैरे खाण्यापिण्याची सोय आहे मग सगळी?
पाणी पाणी असते पाणी पाण्याची सोय असते पण जेवणासाठी नस ते जेवणासाठी मदत काही असच बिस्किटचे पुडे हे ते नाष्टा!
असते.
हो पण पावर मग समजा एखाद्या त्या हच्यातून निघता येत नाही बाहेर आणि बाहेर निघाला तर कोणी
एकट्यावर गेलो की फिरतच राहा
म्हणजे पाहाबर मग किती हाल आहेत.
हाल खूप आहेत काय सोपी आहे काय?
मग काय विठ्ठल म्हणते का एवढ्या हाल करून या माझ्याजवळ?
नाही पण मग ते श्रद्धा आहे!
हो ना श्रद्धा तर आहेच पण एवढी श्रद्धा अशी नाही पाहिजे एवढी अनाडी असते काय श्रद्धा! एवढी आंधळी कि बापरे आपल्या एवढे हाल होऊन राहिले तरी आपण जासच तिथ.
श्रद्धेच्या वर नाही काई श्रद्धा येते त्याची
हो ना ते तर आहेच म्हणा. आता कसं आहे मग आता आपल्या जीवाला ही पहाय लागते ना काही ना काही आपल्याला आपल्याला बी एवढा त्रास होऊन राहिला. हो खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, झोपण्याची काय मि झोप नाय.
झोपण्याची खाण्याची हे पाहिलं तर तो वारीतला आनंद थोडीच घेता येणार!
हा हा!
वारीतला आनंद महिनाभर तसा आनंद येते काय? घराच सगळं विसरून जातात ते वारकरी. त्यांना घरची आठवण येत नाही.
नाही नाही!
किती आनंदात असतात ते त्याच्या चेहऱ्यावर किती खुशी असते.
टाळ मृतुंगाच्या गजरा चांगले
ते एवढे चालतात पण दमत नाही थकत नाही.
हो ते तर आहेच म्हणा ते मग एक एक तसे त्यांच्यावर भक्ती ते त्याची भक्ती जी आहे तेच विठुबा समजा त्यांना ताकद देते.
मग!
नाही असंच ना मग विठ्ठल ताकद देते त्यांना तिथपर्यंत येण्याची समजा एक महिनाभर पाई येण्याची उपास उपास पकडण्याची आणि बिना पाण्याच बिना राह समजा राहण्याची.
मग ते विठ्ठलाचीच ताकद असते ना तो आनंद असा घरी बसून थोडीच घेतल्या जाणार, आपण घरीच चेगराचेंगरी होते गर्दी आहे असं आहे तसं आहे इतके तास लाग तात आस होते. आपण असा विचार करू करू घरीच बसून राहिलो ते जाताईन द करून येतात
आपण घरीच आहे पाह ना मग पुढच्या वर्ष चला सोबत जाऊ आपण
जाऊ ना
हा आता ह आषाढी वेगेला आपण कार्तिक वेचत जाऊ कार्तिक स हम् दिवाळीच्या वेळेस तिथे राहतात मुलांना सुट्ट्या राहतात तेव्हा थोड्या सुटत्या राहतात
ह
सुटे राहतात मुलाना तेव्हा हम्
हो सुट्ट्या राहतात दिवाळीच्या वेळेस कार्तिकच्या वेळेस
हा हा
हम्म
हम ब ठीक आहे मग मुलगा झोपला नाही वाटते आवाज येते मुलाचा
नाही झोपला नाही ना
हा बरं ठीक आहे मग दचत हा त्याचो पण मग ठीक आहे मग हां ठीक आहे ठेवतें मग
हो हो ठीक आहे
ह हम
हो